हॅलो,
हम्म. हॅलो नमस्कार.
हां.. नमस्ते झाला, तुमचा चहा.
हां..
अच्छा. माझा पण झाला, आता रिलॅक्स आहे हो.
हम्म. बाकी काय चालय.
बाकी ठीक आहे आजचा संडे तर, रिलॅक्स असतो आपला थोडा उद्यापासून परत. सुरू आता सुट्टीच नाही ओ संडेशिवाय.
हा हा हा हा. तुमचं थोडस वॉल्यूम तेज करा ना, जरा कमी येत वॉल्यूम.
एक मिनट मी बघते.
हा.
हा, आता येतोय?
हा आता येतंय बरोबर, हम्म.. बाकी चहा बरोबर काय घेतलंय तुम्ही.
चहा बरोबर तर सध्या खारी आणि बिस्किटच चालू आहे. पण ते एवढं हेल्दी नाही आहे ना, तर मला असं काहीतरी वेगळं. चकली किंवा शंकरपाळी असं बनवा असं वाटत आहे. आता मुलासाठी वगैरे ठीक आहे ना, म्हणजे घरातलं आपलंच बरं असतं जरा.
तर तुम्ही मला चकलीची रेसिपी वगैरे सांगता का. म्हणजे मग मी, मला येत नाही हां हां हां..
हा तसं म्हणजे चहाबरोबर चकली तर जास्त आवडते मला तर. हम्म. पण दिवाळीत आपण काय की, फेस्टिवल असते आपल्याला पाहुणे वगैरे येतात. तर, तर आपल्याला घरी पाहिजेस ना असं म्हणजे मार्केटमध्ये तसं भेटते, पण ते काय घरी म्हणजे घरी बनवले ना ते. स्वाद वेगळ असतेय हे कणी, फ्लेवर आणि मॉ काय बघा आता कोण, काय आहे म्हणजे कलर मी करता की काय? ऑइल वगैरे ते म्हणजे डुप्लिकेट असतात ना. हा तर ते वापरत त्यात म्हणजे आपल्याला खोकले वगैरे होतात प्रॉब्लेम होऊन जातंय.
हो हो नाही. त्याची रेसिपी सांगा मला. स्टेप बाय स्टेप म्हणजे मी लिहून घेते.
हां. हां. मी सांगते म्हणजे त्याच्यामध्ये ना तांदूळ घ्यायचा धुऊन मस्त. ते जाडवाले तांदूळ येतात ना? ते धून घ्यायचा, आणि सुकत घ्यायचा. त्याच्यामध्ये चणाची डाल वगैरा घ्यायची. आणि म्हणजे ते त कोणाला उडत डाळ वगैरे आवडत असे कोणाला दुसर काही आवडत असेल, तर दुसरा वगैरा पण टाकू शकतो पण ते तांदूळ आणि चनाची दाळची ना मिक्स केली ना तर ते चांगली वाटते असं आहे. मग ते मस्त काहीतरी थोडंसं उन्हाळयात. तर ना सुकून घ्यायचं, आणि मग नंतर चक्की मध्ये पिसवून घ्यायचं. आणि पिसलं ना की तर
बनवायचं.
हा पीठ बनवायचं. पीठ बनवलं की त्याच्यामध्ये फ्लेवर साठी आपल्याला थोडीसे हळद थोडीसे लाल मिर चि थोडस काहीतरी आपल्याला जिरं, अजमा वगेरा. काय असेल ना? ते फ्लेवर साठी आपल्याला. म्हणजे टाकाव लागतो फक्त त्याच्यात त्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं मस्त उकळून घ्यायचं आणि मग नंतर अ तो. आपल्याकडे तो बघा एक ये ये येतो आपल्याकडे. चकलीसाठी अ तो हा हा हा ह. हा म्हणजे मला एकदम बरोबर नाही माहिती तुम्हाला असेल तर सांगा मला. हा साचा बरोबर सांगते. हा मग साच्यावर काय ते असं त्याच्यामध्ये.
सारण वगैरे त्याच्यात भरवून आणि मग चकली पाडायची आहे ना?
हा.
अच्छा. हम्म. हम्म. हम्म. तेच्यात मीठ वगेरा आ जिरे पूड आमच्याकडे ना, इकडे म्हणजे सासूबाई बनवतात तर मी बघितलंय. त्यांनी त्या पिठामध्ये अ जिरं, धणे पूड. आणि नंतर मीठ आणि थोडंसं हिंग वगैरे असं पण ॲड केलंय. आणि त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो. असं त्या म्हणतात म्हणजे गरम पाण्यात. ते फ्लेवर टाकलेत ना सगळे, आपले पूड वगैरे टाकल्या त्याच्या की तो फ्लेवर सुट तो त्याला खमंग आणि हा गरम करून. तेल पण थोडंसं क टाकतात वाटतं, म्हणजे त्याला जाळी छान येते असं म्हणतात. मी तर काही केले नाही अजून म्हटलं करून बघावे मुलासाठी म्हणून. तुम्हाला रेसिपी विच
हा. हा. नाही तसच, ते सांगित मी पण तेच सांगितले म्हणजे आपल्याला जे फेवलं फ्लेवर आवडते ना ते टाकाव ला म्हणजे कोणाला हिंग आवडत नाही, तर ते अवॉइड कर तात असं आहे. तर मिठ वगैरे तर ते टाकावंच लाग थोडासा आजम आणि ये धना व वगै हे क ना ते टाकावच लागतो आपल्याला. पण म्हणजे, कोण कोण एकदम साधी सिंपल पण कोण बनवतात ते मैदा वगैरेची. फक्त आणि मग नंतर ते असंच साचावर काढून आणि थोडी देर पेपरवर सुकत घालायचं आणि नंतर अ उकडलेला तेलमध्ये ता क तळून काढतात मग.
ह हा हा. तेल तर तापायला ठेवून त्याच्यात तळून काढायची छान मस्त. लालसर अशी हं हं हं. आणी मग नंतर ते किती दिवस टिक ते म्हणजे जास्त दिवस टिकत असेल ना?
हा ते जास्त दिवस टिक-टिकतात हम्म.
हम्म पंधरा विस दिवस सहज टिकली म्हणजे मुलांच थोडा शॉर्ट ब्रेकचं टेन्शन मिट
हा आणि डब्बा पॅक असतं ना तर महिना पण निघून जातो असं काही नाही. हम्म. पहिला आधी पहि आधीचे लोग ना पहिला खूप मेहनत करायची घरी बसून. घरीच बनवायच आणि आता काय आजकाल सब ते सगळं ऑफीस
कत भरपूर मिळते हो आणी टाइम ही नाही आणि विकतही भरपूर ऑप्शन्स आहेत आता, त्याच्यामुळे गरज नाही वाटत.
हा ते असतं ना. अ अजून तुम्हाला काय काय येते? हम्म, तुम्ही सांगा.
मग मी ना आज एक छानसं सूप बनवणार आहे. तर मी ते त्याची रेसिपी सांगते तुम्हाला. ॲक्च्युली हे सूप आपलं शेवग्याच्या शेंगा असतात ना, त्याचं बनवतात. आणि त्याला मोरिंगा सूप असं पण म्हणतात. अ मोरिंगा म्हणजे शेंगानाच म्हणतात ना हिंदीतून. तर काय करायचं मस्त असे पाव किलो वगैर शेंगा घेऊन यायच्या. पाव किलो चा साध शेंगा बसतात आणि सूप करायच म्हटलं म्हणजे जाड तर शेंगा आणायच्या. आपल्या भाजीला आपण कोवळ्या आणि अशा मीडियम साईजच्या आणतो ना. तशा न आणता जाडसर आणायच्या आणि मग त्या जाडसर आणल्या, की मग त्यांना मस्त असं सोलून घ्यायच्या. आपण जसं भाजीसाठी सोलून तुकडे तुकडे करतो तसे.
तसंच करायचं आणि त्याला कुकरला शिजायला घालायच्या. मग त्या पाव किलो शेंगांसोबत ना एक मोठासा असा कांदा पण घालायचा चिरून. पोतरी वगैरे काढून त्याचं सालट काढून अ त्याचे चार पीस करून टाकायचे म्हणजे तो पण त्याच्यात छान शिजतो. आणि थोडंसं मीठ आणि तेल टाकून त्याला मस्त शिजवून घ्यायचं पण ते शिजले ना छान मस् की त्याला थोडंस वाफवू द्यायचं, आपण तोवर दुसरा स्वयंपाक करून घेतो ना. मग थोडं पडू द्यायचा कुकर साईडला आणि छान वाफवले गेले पाच सहा, पाच दहा मिनिटं अजून. कि मग ते काढून घ्यायचे. काढल्यानंतर त्याचा गर अ प्रॉपर असं हाताने कुस्करून कुचकरून किंवा स्मॅशरने आपलं पावभाजी स्मॅशर असतं त्याच्याने कुचकरून त्याचा पूर्ण गर काढून घ्यायचा आणि आपली गाळणी वगैरी असते पूरणाची म्हणा किंवा छोटी-मोठी गाणी असते ना आपल्याकडे त्याच्याने काढून घ्यायचा मग तो सगळा गर काढून घेतला की त्याच्या जे वरची य साल वगैरे असते ना टनक अशी. ते निघून टक निघून जाते काढून टाकायचे ते सगळे. अ मग सगळ्या गर खाली काढल्यानंतर त्याला अ त्याच्यामध्ये जेवढा गर असला ना तेवढं पाणी एडॉम करायचं म्हणजे एक एक वाटी गर आहे, तर एक वाटी पाणी टाकायचं त्याच्यात. थोडं कमी टाकलं तरी चालेल म्हणजे कोणी पीत नसेल वगेरे तर मग कमी टाकायच थिकनेस थोडा चांगला असेल तर, तरी पण तुम्ही कमी टाकू शकता. त तसं. हा मग तसं केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी ही दालचिनीची, काळी मिरी आणि जिरं असं तिघं गोष्टी भाजून त्याची पुड मी बनवून ठेवलेली असते कारण, मी रेग्युलर बनवत असते ना ते सूप सूप चांगलं असतं आपल्याला म्हणून. मग ती पूड मी बनवलेली असते ना तिघं गोष्टींची भाजून मस्त त्याची पूड बनवून ठेवायची. किंवा आता म्हणजे बनवून टाकायची, एक दोन चिमटी अशी आपण म्हणतो तशी आपल्या. अं टेस्ट प्रमाणे टाकायची थोडासा हाफ टीस्पून म्हंटला तरी चालेल मग ते टाकल्या नंतर ते च्यात आपलं रॉ साॉल्ट जे असतं म्हणजे आपलं काळं मीठ म्हणतो ना आपण त्याची टेस्ट खूप मस्त लागते तर ते टाकायच नसेल हो नसेल तर साधं टाकलं तरी चालतं आणि मग थोडी कोशंबीर वगैरे ऍड ऑन करायची. नाही गेली तरी चालते, आपल्या हिशोबाने थोडंसं एक चमच तूप टाकायचं हे सगळं. तर मिक्स करून. त्याला तपायला ठेवायचं, पाच ते दहा मिनिटं थोडं मस्त तपवायचं छान असं. आणि नंतर गरमागरम सर्व्ह करायचं. प्यायला द्यायचं मुलांना लहान मुलांनाही खूप आवडतं, आणि पूर्ण शेंगांचं असल्यामुळे ना. त्यातून कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात मिळतं म्हणजे, मा म्हणून आम्ही आठव्यातून एकदा पितच असतो. कधी असं संध्याकाळी नुसता भात वगैरे बनवला, किंवा सिंगल डिश बनवली त्याच्यासोबत असं. साईडला नुसत शिजायचंय आणि आपल्याला थोडस पाच दहा मिनिटं द्यायच. त्याला मग तयार होऊन जातं ना, हं.. भाजीपेक्षा महे. मला हेल्दी वाटतो. प्यायला हि छान थोडा घसा वगैरे शेकला जातो आता पावसाळ्यात आपल्याला फ्रुट इन्फेक्शन वगैरे असतं.
मुलांना पण आवडते, म तो चांगला जेवायला टेन्शन नको. रोज रोज टेन्शन असते, की काय अस वांगे वढायचे. चेरी बनवायचीये
आणि हे सगळ्यांना. लहान मुलां म्हणा किंवा मोठी माणसं म्हणा, सगळ्यांना हे चांगलं आहे, पचायला पण चांगलं आणि. कॅल्शियम भरपूर असल्यामुळे डॉक्टर स्वतः सांगता बघा शेवगा जास्त खायचा. ज्याच्या शरीरात रक्त कमी त्याने शेवगा जास्त खायचा असतो मग त्याच्यासाठी एकदम छान ऑप्शन आहे. लवकर पण होतं, जास्त झंझट. पण नाही कायती भाजी वेगरेची रेसिपी कोणाला आवडते कोणा नाही आवडत आणि कुणी मसालातच बनवत असही असतं मग हे बरं पडतं आपलं, म्हणून मग मी बनवत असते हप्त्याला एकदा आणून.
ते हम्म. जास्त हो.
मग आता संध्याकाळी ते बनवणार
हा हा हा.. हो बरोबर आज मला सांगितलं मी पण ट्राय करेल. अ.. किंवा मला काय शेंग्याच, जास्त काही रेसिपी येत नाहीये म्हणून.
हा हा.. नाही बनवान नक्की. त्यात कांदाही घालायचा म्हणजे कांद्याचा स्पायसिनेस वगैरे तर ते अँड होऊन अजून छान लागतो आणि दालचिनी आणि काळ मीठ टाकायचं, या तीन गोष्टी टाकल्या ना की, त्याची चव एकदम भारी लागते. आणि व्यवस्थित. तच बनेल म्हणजे असं काही चुकणार पण नाही.
हा हा हा.
हम्म काळी मिरची मुळे थोडंसं काळी मिरीमुळे काय होतं त्याचे थोडीशी तिखट टेस्ट लागते दालचिनी काळी मिरीमुळे. आणि साल्टची टेस्ट पण त्याच्यात मस्त लागते, कोणतंही सूप म्हटलं ना तर रॉ साल्टच टाकायचं. ते बर पचत आपल्या शरीराला पण चांगलं असतं आणि साधं साल्ट हां तेच असं टाकायचं ठीक आहे आपला टाईम झाला वाटतं मी तुम्हाला एक दुसर त्या नंबरवरून कॉल करते म्ह ओके ॲप चालू ठेवा
हा